हा बोला लाऊन नाही रायला तुम्ही.
काही नाही वा जेवण करायचं राहिलं.
हो ना जेवण झालं आमचं. हम् तुमचं झालं की नाही.
नाही राहिलं मला जेवन करायच.
ब ग स्वयंपाक झाला.
हा स्वयंपाक झाला हो.
हो ना हो इकडे चालू आहे ना तिकडे?
इकडे चालूच आहे सकाळ पासून.
हावन इकडे चालूच आहे बंद झाल तर अजून येऊन राहिल.
हो ना.
आज जवळ चालूच आहे सकाळपासूनच.
किती झालेता कॅल.
ह
कॅल किती झाले.
काय मले अजून जायरे राहिले द दहा, बारा राहिले तुमचे किती राहिले.
माझे का सतरा झाले. सतरा सतरा.
सतरा.
हा
हा ना.
होना माले ही गेले खाली काही आताही खाली गेला यो. हम्म. दोन चार गेले खाली मालेही.
इकडून लावला की रेंज नसते ना रेेंजचा प्रॉब्लेम असला की जातातच.
ते का नि आता मग आवाज नाही आला तरी चालूच ठेवा लाग
हवं ना तरी मग बाया काही ते बंद करतात ना आपला चालू असला की. आपून चालू ठेवतो पण तिकडून त्या बंद करून टाकतात.
मला तसं झालं हलो हलो त ते आ त्याईनी बन म्हणजे बंद केला गेला म्हणतो.
हम्म.
हम्म.
नाही यावर जाणून कोणी करत नाही पण कसं रेंज नसली कि ते एकदमच कट होते.
ते आवाज नाही आला की असं वाटत कटच होती एकदमच कट झाला मंग तो.
काल तर मला तिकडून अ चार पाच कॉल असेच जा गेले.
हो ना हो मग आता मला का नाही वार वारखीळला लावला पण तो कट झाला बोलल बोल तर आकल मध्येच कट झाला मणजे.
हाव ना मी वानखेडे आता मंगाशी बोलली तुमचा कॉल आलता की नाही.
हा.
त्यावेळेस त्यावेळेस चालू होता त्या बइन तिकून लावला मग मी लावला.
कोणची बाई होती.
काय म्हणली तीचे काय नाव नाही माहीत नंबर जाला. शिंदे देतो मी.
आ.
नंबर लागत अशीन त देतो.
हो दे जाना मग नंबर कोणता आहेतो आखरीचा तो आहे. आखरेच आहे माजवळ.
हव ना मला का त्याच्या नावा नाही माहित का काय आहे काय. प बोलत आठोडने येन ते कोणत्या लय दोन तीन बायाचे आहेत माझं.
हा ना मग दे जा पाठवून बरं कोणते असत.
त्यास करतात मले मई तेले लावतो.
हो ना हो ना.
हा मंग सुधड्यायचं तुमच्या गावच्या.
सहा सहा पाहिजेच वाटतं की आहे ना.
आं.
एकी एकीचे सहा सहा.
हा सहा सहा ते आता हे नवीन नवीन येतात तर मग. हा.
आजचे दिवसच आहे का ते.
काय माहित बाई आता आजचे दिवस आहे की काय मायत खई बायाचे झाले ना हो. नाही दोन चार दिवसापासून आम्ही परवा दिवशीच चालू केलं कालच तर बोलन चालू केलं फक्त.
पेमेंट नाही आलं वाटतं बायले त.
हा तैथ बाहेर आलंय नाही.
हो ना आले हा.
तुमचा कधीपसून चालू केलं.
माझ दोन तीन दिवस झाले आता.
हा काय नाही आमचं दोन तीन दिवस नाही कालच चालू केलं.
हा ना मझ अगोदरल लगेचच के तर चाल.
हा ना परवा दिवशी चालू परवा दिवशी चालू केलं आणि काल केलं बोलली मी.
हव काय हा हा हम.
हे बैय तकडून लावते मग मी इकडून करतो म्हणून ते बैय तिकडून लावते असं चालूय.
ह ह ना असंच मग मालेंच्या आखरीन बाईज असच चालू आहे माझ.
हो ना ते कसं आप फोन कर लागले की बरोबर फोन येत देत ही.
हो हो हा. हम्म. जेवण झालं घ राहिल हो स्वंपाक झाला.
हम्म गेला आहे का कुठ फिराले.
आं
फिराला गेले नाय कुठे.
काही नाही म यावर वर्षी घरीच होती तब्येत म चांगली. अधिक महिन्यात आहे कुठेच नाही गेला आणि.
ह
हम्म तुम्ही गेलता का.
काय.
तुम्ही गेलाय फिरी्याला.
दय बा आता पणस माग गल्स सेगवली.
ह का हा मी तर शेग आले नाही गेल्याला
आता काही गलं एवढ.
हम्म हम.
हमरपूरले जात नाही आहे मग
हा पंढरपूरले नाही पाणीस तर चालू आहे हे. आणि एवढ्या गर्दीत जमत नाही ना माझ्या ना.
हा.
हा पाय दुखतेना.
हम्म.
तस गेलं का आहे महाराष्ट्र दर्शन दे.
पाहिजे. आहे ना र घरात पाहि ना. काय मी रुसेली रुसे ते पूनम तर का तुम्हाला?
म लालचा बिचार केला तर आणि मग लाल असं काही म्हणत ते
हा भा उचलते ते दुपट लावतात.
हो लाईन ना मग दुपारी
हो उतरते मेन
तनलाल दारट मले हा.
घरज ोळं जाय.
हा ना हम्म.
चलतत.
होा ना गेलत का वावरा गिवरात बाया मुकुरी
आज काही नाही आज पै चालत नाही.
हो ना सकाळ पासून हेच चालू आहे.
पिपडी बांधण होती तर तेही माणसं वापस आले.
हा तुम्ही पिपरी आहे का पेरल वावरात. हा.
तुमच्या येच्यात काय आहे.
आमच ते येत आहे आपलं पराठीे सोयाबीन तूर हम्म.
आमची पिपरी बरबटी आहे.
हो ना.
हम् भाजी पाला चौडीची भाजी आहे भाजी करती. हे पाणीत आलं पाणी भाजी होत नाही आता
नाही बिचारे.
हम्म ते आकाशातोला का?
म्हणजे इकडेला पिपरी किरी आहेी.
हं.
फिपरी लय फेरतात म्हटलं जा ना.
हा इकडे जास्त आहे. यंदा त लय जनाची आहे.
हा आमचे इकडे काही नाही जास्त
हा ना.
हम्म. ते वार खेळले तरी पेळतात.
वरखेडले तिकडे संक्रांती असतसते गेळी वाटते.
हो संत्रा असते माला चुलत सासरे घत एकती
हम्म
हम्म
हर खेळले आहे जास्त कातरी
हो हिवरखेडले आहे
हम्म कुठ चाल्याव व्हा
बारी समाज आहे ना हिवरखेडले
हं
बारी समाज ज जास्त आहे
हा दानापूरली बारी समाजच आहे. हम्म ऐक णा आई तुझी चाल्ला हा, आई तू ल्ला होय तो. का सोलू. हम्म हॅल्लो बोला. ह
कुठी कोण चाल कुठे पाण्यात
कोण सुुटी चाला असि ना भाऊ
हा हा
हम्म
होम्
पाणीत चालू आहे सकाळ पासुन
हो ना
पानी सर खा
हा
हम्
जेवण राहिलं का झालो हा का हा
तर तुम्हाला
नाशस्ता केला क जवाय नाहीटत थोड उशिरा
लवकर स्वयंपाक झाला असे बांध दे पिपरी बांधाय मग त्याच्या नावर लवकरचसरलागते.
हो आम्हाला हे पोर जा तुझा पोरगा जाते तर मग नाश्ता कराच लागतो ना त नाही करडतोच.
हम्.
तर त्याच्यान मग लवकर येऊ कय लागती. अ त म मस मा ह हा गाड समस त म्हला र का ठे म्हणेला कोण घल का म्हणाल तमच्यातले आरधी मट बोला.
हा हा बोला णा. हा.
काय चालू आहे तुमच.
काही नाही ग आता वाळून गेलं ते जेवण खयलं जाई ना आणि ते वारक. फोन ला आला तोय बी खाली गेला.
हा ह.
ह.
रेन नसते आणि तिकडे बी रेनच्या ना होतोड. माझ्याहीत समोर हाय असंच झालं.
हाला
इकडून लावलं ते बहि मणीतूनच काटला मटला काटला नाही बरें. े
मग ते बाई म्हणे की तुम्ही आता लावूच नका आणि सद्याची. नाही आ लवन खऊगळ म मग तुमचा आला.
हा काय करतता का.
मी का घरीच असतो आता पहिले होती कटलरी अशी बांगड्याच असं माझं पहिले.
हवं का.
आता पोरीचे लग्न झाले आता काही नाही मग घरीच असते. आता किराणा दुकान असते आमचं पिंपर खेळले होतं किराण दुका
हम् हम
हा आता ते बंद केलं. पौरीचे लग्न झाले पौरीच्या लग्ना पाासून ते पिंपर खेळतय बंद केला.
हा म आता काही नाही.
आता काही नाही घरी.
रोड वरलीि जागा असली की होते व्यवसाय बी.
हो काय आमची रोडवररलीच आहे तिक
मग आता काही नसेन त्याच्या,
आता करू ना तिकडे बांधलं तिथे फुलली जागा आहे ते अर्धा प्लटला.
हम्म.
त बांधला की म्हटलं मग पुढ लव आता पोराचं लगन झालं की तिकडे धंदा पाहिजेच मग यायले बी. काय णा काय.
हा सोधळालेच ना. हा.
हा.
कसलं त बसले जात आपल्यासारखी बसते तुमच्यासारखी.
हम्म एक आमची हे बी दुसरी रोड ववर काय जास्त दूरणी. खती पडती भी हो बाजाराता काय ते जागा ग्रामपंचायतीच्या पुढ साईड जागा. जुवाकली सौंदळ्य.
होनल.
हम्म.
पाहिजे काही ना काही.
हा काही ना काही पाहिजेस.
अली ववसा. हा भाजी गेली वांगे.
हो हा.
काय दरू दरूज. काय नसते काल ाळ भाजी किमती हा. शि वड्या केल्या ना आता वांगेची भाजी कायतेसते.
हो रा आज नाहीय तेे भेंडीची भाजी केली काय.
हा.
आज पोरगाव न तर जेवेयलाले मग नाही आलं आज हे करा जे त्याला आवडत नाही ते मग आज करा.
हा.
तीन माणसासाठी तीन तीन मजा कर लागतात मग एखाद्या
तेेतय मग कोणाला आवडत नाही कोणाला काय पाहिजे कोणाला काय पाहिजे.
हा
तुॉ लेखरा लग मागता मग बोरग आता शिरा मागववा्यायला.
हो मग ज करायचं तसच आमच्या घरीलालेकरून कोणी. बर आहे य हा ना.
त कोणाला वाटलं कराव तथे का करून देईल
हा धडी
पाहिती नाहीत मग काही इडल्या दे पग आपले तास झालेवरते
झाले का बर हा ठेवा मग.
अकरा मे
बरं बर ठेवा मग डबल करून मी या मी लावतो मग